आवाज आ रहा है, आपको?
आ रहा है मॅडम, बोला.
अरे तुझा आवाज अचानक असा कमी काऊण येऊ राहीला मग?
मला काय माहिती? का कमी येतोय तो?
थांब दोन मिनटं, आ.
अ कट नको करू, माया बाई.
ते आवाज, असा कमी कमी येवू राहीलाय मग.
येऊ दे आता, जसं आहे तसं चालू दे.
डुबते जाऊ. हॅलो.
बोल आता आला. मी लुगडं घालू का मी लुगडं घातल तरी मोठी दिशीन साक्षी.
कधी?
आता.
घालव असं थोडी नाय नव
नाय बाई लय मोठी दिशिन ओ नाय बाई मी.
नाय तवा
माझ्या जवळ लग्नाचं लुगड हाय नाय बाय अजून.
लग्नाच लुगडं नको घालू नवरी दिसशील.
हम्, तेच म्हटलं मग दुसरं लुगडं कोणताय मायाकडे
सा प्लेन वाली साडी घाल.
नाही ए ना मायाकडे साडी घालीन मी.
मम्मीकडे आहे ना मी काय म्हणू राहिली त तुला ऐकत नाय.
हा मम्मीची साडी घालीन म्हटलं तेच म्हणायले लुगडं नाहीये.
मग कधी येशील इकडे?
आता आयुष्याला लावतो म्हटल मी फोन तू बोलली म्हणून लावली नाय. लावला तरी नंतर लावतो दहा मिनिटान.
आ -हा नंतर न.
हम्.
हम्म.
हा बोल तिथं फुलं बी येत माहिताय का झाडाला?
कुठं?
तिथंच महादेवाचं मंदिरात.
हम्म. आसा करायचा का आम्ही फोटोशूट काय?
नीता आंबी बी नाय नाय ती घरी साधी बेडशीट टाकतो मी. विठुबा रखुमाई ठेवती विठ्ठल कावा तरी लावणार. अन् ती ठेवती न काढती फोटो.
हा.
स करू.
केचायच काय करणार आय?
हम्म?
केसांच काय करणाराय?
पण माझ्या?
हम्.
मम्मी कडून घीन ना आता आपले हेरस्टाईल वाले हाय ना.
हो आई त्या ना?
घेतेत आता.
हाव देते करून.
हम्.
देना काहीतरी करून, मेकअप बी करत्या.
नाही नाही दिलायक व्हय
माय माय केस कापाटत वं माय, मले काही हेअरस्टाईल करता नही येत. लकछ पडेल चपटेल वेणी घालाया लागते, माया माया मॉडर्न राहतात तर मी नाही तो अडाणचोट करा.
अरे किती भारी दिसते माहितीे का ते. तसं राहिलं तर, एक एकवेणी फक्त मोठीतल्या मोठीच्या मोठी काय भारी वाटतं ते, पूर्णि स्त्री वाटतं तू.
बाप्पा झाडावर चढवतो का मले हे गावठी दिस
झाडावर नही अरे लई भारी वाटतंय. मी तं असं वाटते की, कधी माहे केस मोठे होतात कधी नही. आणि ती एवढी मेहनत केली तुणी त्या केसाईसाठी आणि आता कापू राहिली?
मागे किती पैसे जमले तुला काय माहिते? पाहिलं का तुनं माहे केस चालले तर, घरात पडायला लागलेत केसं. ते एक चरणश्री झाली, तेव्हापासून किती केस चालले.
ते तं तसंच आता तसंच व्हणारे ते. त्रास आहे का देणार तुमचा?
चारणश्री?
हम्म
आद्या ना?
आद्या, चरणश्री
चरणश्री लंबा जाते ना वं, आद्याच भारीये.
आद्या तं आद्या.
अ तिले एकाच नावाने बोलवा रे, कन्फ्युज होऊन जाईन बिचारी कोणत्या नावाने बोलवता.
ती उठली, उठली त्याज
उठली का?
अरे गोंदा उथला मं गोंदा, यमा गोंदा शोनूचा. छुछू कली, छुछू कली, छुछू कली बेनद्या. आछी मावछी मावछी तू झुपून नाही ना तं पुनं पुन्हा झोपूनये, पुन्हा झोपी
कुठली का रड
झोपली का?
दुधू द्याला तिला मी दुदु पीते बई छोटा बच्चा.
आद्या फाद्या, आद्या आद्या.
दुदु प्यायला लागलं
हम्म
बाय... बाई... मघ झालं. साक्षी तू आली. नाही तर, मग तर... टेन्शन आलत. मला बी येते मग काय करा. य ते पाय साक्षी मा नक, इतके पांढरेपटक दिसू राहिले ना मायवी.
हंग... माय बाई.
रक्त कमी झालं. रक्त क
हम्म....
दुरून मांढरी दिसत. पा दित
ते रक्त पिणारी आलीिम
रक्त पिणारवी माझग रक्तापासूनचते दूध बनते मा बी
हो... बाई... बाई
तुला माहित नाही. काप
नाही...
तुला काय माहिश ना. तू छोटाच्या...
हम....
ह... कक चुपी
त्याच्यासाठी सायन्स घेतलं मी ना.
स म चुला पाहिजे स कॅल्शियमची कमी व्हायली म. आता मला कॅल्शियमच्या गोळ्या घ्याय लातील, म्हणून नाही कसं कळां लागलंय.
तकली नको पोडव मा खडे खांदा्या
किती चालले, बाय क असं माहिती आहे. का तुला
हो.. हो.. का
डेली, रगचगचकच चाललाय. आता मी त्या कॅल्शियमच्या गोळ्या ठेवले लागतील मग, त्यांनी हॉस्पिटलमध्येध्ये जाऊ तरल म्हनायलागेल सर. उद्या
मीर हॉस्पिटल.
म केस केल्यापेक्षाथ इेतलेला फत
हम्....
दोन्यास पून एकट घ्यायची
आकषच होबळ बंद आहे आता
हो, ना माी तिच्याकडे मोबाईलच नाही. हो
फुटला तो.
मग काय तर..
ह पुण्याियाला वतं
हो....
हम्म....
कला म् हणजे तो बिघडला ती चळाला
किती खराब मोबाईल होतो. तो किती खराब आहे. तर मोबाईल तरी, ते वापरत होती.
हम्...
ह....
मुंबईलाच
घेल ना
तलेपी बर काम
हो....
तीन पहिले, आयफोनचच ना साधा मोबाईल याचे पैसे होते, आता ते बी नाहीय पैशे.
आयफोन जिजू घेणार, जिजू घेऊ देणार होते ना.
कोण?
जिजु.
जिजू नाही हो माय ग, जीजूच्या जवळ आता पैसे नाही, जीजु तेच पैसे भरत नाही आता.
पहिले घेऊन देत होते म्हणे.
कायचव.
म्हटलं घेतला कि नाय आयफोन? असं वाटलं जिजू न घेऊन दिला आयफोन तिला?
नाही व माय बाई, जिजु ची फॅक्टरी हाय काय मोबाईलची.
हे घ्या, सेकड हॅन्ड.
काय गिफ्ट देऊ, मला कळव नाही लागल. हम्.
काय गिफ्ट देऊ कळल नाही लागलं, मला समजा नाही लागलं.
किती तारखेला आहे जिजुचा बड्डे?
तेवीस ऑगस्ट. एक महिनाभर आहे, आतापासून ते. ऑनलाईन बनवून घ्यायचं अशील तर वेळ नाही लागणार?
मग, तू ऑनलाइन बनवून घेणार आहे का?
ऑनलाईन, ऑफलाईन कसं बी. एखाद्या आता
रेजन, रेजनआर्टचा फोटो.
हम्.
ते बी हाय.
तीग्याचा फोटो करून घेवू काय?
आ.
तिग्याचा फोटो.
हा.
काय पण.
हम्म, खरे एक जण आरती. हा असं सरप्राईज द्यायचे.
नाही ते एखाद पायजोल वगैरे.
आं.
सॅंडल वगैरे एखाद.
हम्म.
हाय कणी.
हम.
मी चांगलं त्याला ब्रासलेट घेणार होती, पण तेने पहिलेच केलं तसं ब्रासलेट आता कायचं.
सोन्याचं का?
नाही हो माई, कुठून काय डाका मारून आणून कोणाच इथून.
कि चांदीच?
चांदीच याले बी दहा हजार लागत. तबे दहा हजार कुठून काढून, तेच देतात म्हूणन त्याचेच तेले वापस देऊ का? केलं असत मी पतलं केलं असत चांदीच, मग तेव्हा जमा केले असतील तेवापसन.
चांदीच लय भारी वाटते बरं ब्रासलेट.
हम्म
ह आता करून का फायदा नाही आता जेवढे पैसे बी नाहीत
हम्म
आता काय मले विचार पडला काय त पण काही युनिकच देणार हो आपण.
युनिकच दे.
हम्
मम्मी न फ्रेम दिली होती पप्पाला पप्पा नं मम्मीला स्पीकर दिला होता.
हा
बस एवढेच गिफ्ट माहितीय मला.
हम्म
मम्मी न शर्ट दिलंत पप्पाल.
हम
शर्ट आणि ते दे ना आता कॉमन झाल ना.
हम्म
तू दुसरा काही
हम्म
झाले अकरा.
दोन मिनटात अकरा वाजले काय आता रात्रीच.
अकरा नाही वाजले.
किती वाजल्या तर पाच वाजले ना?
होव नाही साडेचार.
साडेचार, पाच होत आलेत. नाही मी साक्षी थँंक्यू. झोपेतच होती ती म्हणून ती झोपली लगेच
छाया
झोपेला सगळं झोपेलय मी एकटीच आहे. मी एकटीच झोपत नसतो.
बरंय इथं बी झोपलेली आहे मी मा सगळें झोपलेले आहेत सिमबा सिम्
तू बी झोपत असत आज झोपली नाही तू.
कधी कधी
झोपत नको जाऊ साक्षी चांगलं नसतं बर झोपणे दुपारचं.
अंगात भरते म्हणतात
हम् मोठ होते इथे पूजा च वजन किती झालं